पर
का चेहीये बोल
तू वही देे- दे जो मांग रहा हु. अंह.
बोल दे बोल दे
क्या करते या ब किसिको अमी जरा बस तो धीरे तो.
तसं याच युज काय होते, आपल्याकडनं बोलवून का घेत त्यात ती.
माहित नाही अरे त्यांना दाखवायच असते काही ना काही तर रेकॉर्ड मध्ये कि आम्ही एवढ्या लोकांना कॉल करू असं काही तर असल. ह ह. आता.
आणि काय मग.
आणि आ शिव्या खात बसले मस्त.
येथे मी पण रोज खातोय.
भाई तुम, तू कमी खात असशील ग आम्ही. इथ काय सांगू आता.
तुम्ही काम त असली करताय म्हणून का खाताय एवढं.
ए काम बीम का नाही केलं म्हणून काव खावतोय
हम्म. ह घरची कामं करत जा मग लोटून भेटून काढत जा. हॅलो, हॅलो ओ, ऐ साला डस्कनेक्ट कसे हो र.
ह ह हॅलो हॅलो. हॅलो एकच गाडी आहे ना अजून कुठलं हॅलो ंगब का आ माहित नाही काय करणार आहे पूर्णकणे